हॅलो हा आवाज येतोय
हा येतोय कि तुम्हाला येतोय माझा
हा येतोय
हो हो अ दर गुरुवारी दत्ताला जातोय परत ना
कुठे जाताय दत्ताला
आमच्या गावात
हा हा
आणि त मला इथे
हा हा काय मोठं मंदिर आहे का तिथं
हा मोठं मंदिर आहे प्रसाद असतोय भात आमठीे आंबील असं असंतय आणि आठवड्यातला जायचं म्हणजे ह कुठला ते नर्सुबाच्या वाडीला पण अठड महिन आहे ना
होय ते नरसुहाच्या वाडीचे तिथं पण पूरा आलाय वाटतं की
हो हला
ते काय दक्षिण दवार खुल्ले असं काय म्हणाले इतके
हा मन मलााक
तुमच्या गावात कुठले देवीचं मंदिर आहे
तुमच्या गावच्या दसऱ्याबद्दल सांगता का
सांगतो तुमच्या गावात कोणत्या देवीचं मंदिर आहे
आमच्या आवाजनी द्यायचं
ह कस काय यात्रा त्याचीी कधी असते
हो का ह आजत की आहे फेब्रुवारीला अस
हा हा मोठी असते
ह मोूर्ती असते
हा हा काय काय असतं मग यात्रेमध्ये
फेब्रुवारीला यात्रा असते मग हो का क किती पाहिजे हॅलो
हा बला
स ब सि री सिटी सांगता का
कायते
हॅलो तुमच्या गावच्या दसऱ्याबद्दल सांगता का तुमच्या गावच्या दसऱ्याबद्दल हा सांगा की हा सांग ना
आमच्या इथं दसरा असतो ना त्याची पूर्वतयारी ही एक महिना आधी करते म्हणजे असं रहस्य आहे की
ह
तलामाशातून नेलं जातं त्याची पालखी त्यामुं ते असं फटाके वगैरे घरी बनवतात एक आठ एक महिना आधीपासून तयारी चालू असते आणि खूप लांबून असे लोक येतात पुणे मुंबई ठिकाणाून लोक येतात बघण्यासाठी आणि दसऱ्या दिवशी मग दसऱ्यांच्या घरी पह आलेले असतात आणि त्या दिवशी श तेना स असते काकडात ते तयार केलं असते त्यामध्ये
य का
काय म्हणतेला दारू अस त जी दारूते ती घरी बनवून त्या काय म्हणतेला दारू अस त जी दारूते ती घरी बनवून त्या काय म्हणतेला दारू अस त जी दारूते ती घरी बनवून त्या असं रस्त्यावर किंवा ते मंदिरापशी नेऊन असं जमिनीत पुरलं जातय आणि
ह
जसं किथती पालखी पुढं पुढं येईल तसं प्रत्येक गल्लीच अस आतुषबाजी असत्या आणि ते असं वगळ प्रकारचे शिंक मोर धबधबा हत्ती असे वेगवेगळ्या प्रकारचं हे कला असल.
हा पती म बण झा.
दिखावे केलेले असतात. आणि. ते कवटेकनला असं महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून प ओळखलं जातं. त्याच गिनीज बुक मध्ये नोंद पण झालेली आहे.
ह ना म का.
आणि. आता ते इयत्ता तिसरीच्या पुस्तकामध्ये पण आमच्या गावचं असं हे झालेलं आहे.
हो हो.
कुत्यावरती अस ह नाव आले. पूर्ण महाराष्ट्रात तिसरी्याच्या पुस्तकात त्यामुळं दसऱ्या बदल असं. म्हणजे थोडंफार कोण माहित नसेल शक्यतो सगळ्यांना माहितच आहे. जर गुगलवर आपण सर्च केलं महाराष्ट्राचे शिवकाशी म्हणलं तर त्या त्याबद्दल सगळी माहिती. माहीत मिळून जाईल तुम्हाला. ह.
गाडीचा नाही बला ना आप. नाही क.
असं छान असत ते दसरा.
म ये.
छान प्रकारे साजरा करतात.
हो
आणि आता आषाढी एकादशीला पण मिनी दसरा म्हणून साजरा करतात.
तो पण आता आता एकादशी येत्या त्या दिवशी आहे तो दसरा. ते पण असं आधी लहानच त होते फक्त पालखी नेत होती आता तो अस मिनी दसरा म्हणून. असं मोठ्या प्रमाणातच केला जातो मोठ्यानं. म्हणजे फटाके उडवायचें अस उडवतात सगळं असतं ते तर मग खायला खायची दुकान आहे.
मग आणि काय?
हम्!
हॅलो!
हा बोला.
आणि काय चालाय मगं.
काय नाही तुमचं काय चालंय. हा हा.
पाऊस पडला?
हो इकडं आमच्या इथे चालूच आहे पाऊस.
हा. हो आता सध्या पाऊस लेट असल्यामूळ कोकणात पण अजून भात लावणी ते ह मागच राहिल्या.
होय मागं राहिले आता चालू झाले की लागन.
हो परत ना आमच्या इकडे बघा अजून कुठे काय. पेरण्या जास्त नाहीत झाल्या.
हम्म! वाचलंच नाहीत
हो अ हे राजस्थानी दहिताड कागजकर्त्यात माहिती आहे का तुम्हाला.
नाही ओ.
अ नाही आपली बेडगी मिरची असते ना
हा
हे दह्यात नाही तर ताकात ताकद येत असते. चिप्स भिजत ठेवायचे.
हा,,
आणि ताकद बी जो आहे ना बरोबर लसणाची चटणी करायची.
हा,,,
भुमे ताकात भिजवायचे आणि भिजवल्यावर ना ते मी एकता सबरासाठी ठेवायचे. आणि ठेवल्यावरती मित्रला लावायची बारीक करून
हा. आ.
आणि बारिक केली की जिरं कढईत तेल टाकायचं हम् जिरं मोहरी कडीपत्ता ये हिंग.
हा,,,,
हीफोडणी तयार करायची त्यात मिक्सरला बारीक केलेला असतोय ना तडका त्यो ते त्यात टाकायचा नाहीतर ते त्यात टाकायचं अस काय तर करायचं
हा
म्हणजे समजलं का तुम्हाला तडका तेलात टाकायचा नाहीं ह तेल तडक्यात टाकाय दोन् पैकीयच टरायचं
हा अ
छान लागतं ते आपण ते चपाती संग खायचं पर ते लसणाची चटणी केलेली असनार ना
हम्म
हम्म चपातीला लावायचं आणि त्याचा रोल करून द्यायचा
तुम्ही बनवता का?
हा अन् बनवू ठीके
घरी कर
ह घरीे लहान मुलांना द्यायचं ते
ह
भाजी ते काय नसली तरी पण चालते आणि आपला उकडलेला बटाटा असते ना
आ.,,,
शिजवून घ्यायचा
हम्म
हा आणि शिजवून घेतला की त्यात अ, जिरं मोहरी सगळं अ फोडणीला जेवढं काय लागतयं ना ते सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि निस्त तेल आणि हिंगाची फोडणी वरनं द्यायची बटाट्याला
हा
ति बटाट्याची पण चटणी छान होते
हा अ
हम्म
बारीक करून घेतल्यावर मग तेलात घालायचं का असं बटाट्यातच मिक्स करायचं डायरेक्ट
अ नाही ती मिक्सरला बारीक करायचं. आणि भांड्यात काढून घ्यायचं भांड्यात काढलं की वरनं तडका द्यायचं त्याला
म्हणजे डायरेक्ट त्यात तेल ओतायचं.
ह तेल वतायचं आणि ते झाकून ठेवायचं उशीरपर्यंत
हा हा म्हणजे त्यात वास उठतोय ना, वास मिक्स होतोय सगळ्याला हा हा अच्छा
होय हुं श बटाटा असं ते तेल लागत नाही ना लवकर बटाट्याला
हा
त्यामुळे ते जोपर्यंत ते लागत नाही तोपर्यंत ते ढव राहायचं
हा हा
तास करायच
अच्छा
परत आता बेंदूर आला.
होय
बेंद्राला कशी पद्धत आहे तुमच्याकडं?
हो बेंद्राला काही नाही नॉर्मलच हे कर तळायची असत्या म्हणून काहीतरी तळायचं त्यावेळी
हो
अ करंज्या करंज्या केलं तरी चालतंय, चकली चालते. आपल्या इच्छेनुसार तळायचं.
आमच्या इकड कसं आहे बेंदूर उद्या आहे म्हणलं ना कि आदल्या दिवशी हे करत्यात ह आपलं देवी हेला गाईला, म्हशीला बैलांना
हा
म्हणजे जनावरांना आदल्या दिवशी रात्री हो हे हो खिचडा घालायचा. मग ते खिचड्याला कोण मग तांदूळ बारीक करायचं आणि त्या ते भात शिजवून ते घालायचं.